हॅलो
हॅलो का.
येतोय का आवाज?
हॅलो! हा येतोय.
हम हम्म हम्म काय करते? हॅलो काय करतेय? हॅलो! आवाज नाही येते का? हॅलो आवाज येतोय का?
हॅलो!
हॅलो!
आवाज स्पष्ट नाही येत!
तुझा येतोय मला माझ नाहीत का तुझा येतोय मला?
तुमचा नाही येतंय!
माझं नही येतय का?
हॅलो अ.
हॅलो येतच नाही कावत. हॅलो! येतोय का हॅलो. हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो येतोय का आवाज?
हा आता आला!
हॅलो आला काय?
येतो येतोय आता हा हा हा!
अ ह हा काय करते
काही नाही बसलेत.
हो
हॅलो काही नाही बसले तुम्ही काय करताय?
मी पण बसले आवरले इतक्याच.
हाण.
हम्म म म.
पोर काय करत्यात.
पोर हे काय आज सुट्टी खेळत्यात.
किती दिवस सुट्टी आहे का ना अजून हा जेवण झाल.
सुट्ट्या आता जवळ पाऊस आहे तोपर्यंत आमचं झालं जेवण. झालं ना आवरलं इतक्यात हम्म.
पोरांची काय मज्जाच आहे आता.
हा मग पोरांना सुट्ट्या भेटेले दिवसभर.
हा हम्म.
हम्म म. बाकी काय म्हणते अजून तंब्येत बरी आहे ना?
बरी हा नाय तुमची
माझी बरी आहे ना पोर.
पुरी हाये आत्या?
खेळत्या ते आहे काय?
हम्म हम्म. काय हा. पावसामुळे त्यानले असं नाही आता काय कि तुमचं
माहित नाय आमचं नाही काय शेण पाणीच कराय लागत आहे. पाऊस आहे जास्त मग माणसं घ्यात आहे करून हम्म.
हा. .
आं
आमच्या काय
हॅलो हा ना ते रेंजचा प्रॉब्लेम येतोय का ना. आवाज असं खरखर येतय. हम्म हम्म बाकी
. काही नाही बसले आवरलं मग बसले. उथले आता हम्म.
हम्म हम्म.
आत्याण त्या कुठपर्यत गेल्या?
अत्यंत ना लोहणीच्यापोट आता.
हा ना.
हा.
हम्म फोन येतो क नी.
येतं ना.
त्याना काही त्रास नाही ना?
हाताने जाते ना?
नाही. म्हणजे, जायच्या त्या आधी, पण मग आता ते कंबर, पाय न ते दुखतेय ना. दम लागतो त्यानला. म्हण त्याच्या तेव्हापासून दोन -तीन वर्षापासून नाही जात. म्हणजे, मांगच्या वर्षीपासूनच नाही जात ते.
ह हा. जाती म्हणजे, पायपायने जाती. मग गाडी जाते ना आमची. आता दोन- तीन दिवसानी जाणारय पप्पा न ते. हम्, कायमाहीत कोण कोन निघतय आता. बाबानला घेऊन जाणारय ना गाडी. बाबानला या वर्षी पाठवलं नाही ना.
हा.
ते आजारी झाले होते ना, दोन वर्ष झाले. तेव्हा मग मागच्या वर्षापासून पाय-पाय जाऊनच देति नाही.
हा, आता वय न, वय झालं त्याच्या मूळ मग.
हम्म. त्यांना तेव्हा त्रास झाला होता. निम्या रात्रीचं घरी आणलं होत, दोन - तीन वाजता.
हम्म. त्याच्यामुळं आता पाठवलंच नाही. नाही त्यांची तयारी झाली होती जायला. हा बॅगा न ते भरून ठेवलं होते. पण मग पप्पा नाहीच म्हटले.
हा, हा, हा. मग तर लय राग असल बा.
नाही, पण मग गाडीत नेणारय म्हंटलं मग नाही आता विचारते सारखे. कधी जायचंय? आणि आता जाऊन येल, महिनाच झाला. धोंड्याच्याच महिन्यात जाऊन आली.
हा महिना, महिनाच झाला कम्प्लीट तेव्हा गेली होती. तरी परत जायचंय. बाकी काय माहितेय? हॅलो. मधीच आवाज बंद होतो ना? हॅलो.
हॅलो, रेंज नाही का तुम्हाला?
मला हाय, तुला नाही का? हॅलो, हॅलो.
रेंज नाही का तुम्हाला?
माला हाय आगं, तुलाच नाय.
आग नाही, पण माझा फोन दाखवू राहिले ना?
माझ्या ह्याच्यातच दिलंय.
हा, आवाज बंद होतंय कधी-कधी. ते रेंजचा प्रॉब्ले पावसामुळे
हा.
हम्म. बाकी अजून काय म्हणतीय मग?
काय नाही
अ पोरंच आधी सुट्ट्या असल्यावर दोघंची दोघं मागं लागली पप्पांच्या, मळ्यात जायला. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो! हॅलो! हॅलो!